आ,
नमस्कार ताई.
हा नमस्कार.
कशा आहातं मजेतं. आजचं हवामान काय म्हणतयं तुमच्याकडे.
काय नाही चांगलंय तिकडं कसं आहे.
खूप छान निसर्गरम्य पाऊस येतोयं झाडे हिरवीगार झाली इकडे. पावसाळ्यात तर खूपचं मजा येते. आमच्याकडे,
हो इकडे पण कुठं राहता तुम्ही,
आम्ही पुण्या साईडला.
हा, हा,
काय करतातं तुम्ही पावसाळ्यातं काय विशेष काय,
विशेष असं काय नाही सध्या घरीचं असते. पाऊस आहे. ना
हो हो मग पावसाळ्यातं घरी काय करता पाऊस चालू असताना.
काय नाय सध्या घरीच बसून हाय आता
मी तर मस्त गरम गरम भजी करते. पाच वाजता चहा घेते. आणि गॅलरीत बसून भजी चहा मुलांसोबत घेते.
हु, हू,
तुम्ही नोकरी करता. नाही
नाही मी सध्या कॉलेज करते. तुम्ही घरी असता कि.
मी घरी पण असते अभ्यास पण करते. आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये पण काम करते. सर्वचं करते इंस्टाग्राम वर, आयुर्वेदिक कंटेंट क्रिएशनस करते.
हम् हम् हम
अ. फिवर ऍप वर करते.
हम् हम्म,
भरपूर काय काय चालू असतं ऍक्टिव्हटी दिवसभर,
हो बिझी असता कि काय
हो दोन मुलं असतयं सोडवायचं आणायचं शाळेत. तेचं काम चालू असतं. ह् मुलांसोबत वेळ तर कमीच मिळतो
हम् हम्
पण जेवढ्या वेळात वेळ मिळतो तेवढ्या पूर्ण टाइम
हम्म हम्म मग बाकी तुमचा आवडता सण वगैरे कोणता?
माझा आवडता सण सर्वच सण मला आवडतात खरं सांगते. पण दिवाळी, दसरा गण गणपती गणपती पण जास्त आवडतो कारण की पुण्यासारख्या ठिकाणी ना सिटीमध्ये मुलांना खूप मजा येते गणपतीमध्ये नवरात्र नवरात राणी गणपती.
हम्म हम्म.
यात खूप मजा येते दिवाळीपेक्षा पण. कारण की दिवाळी दिवाळीला ठीक आहे पण सर्व इथे निघून जातात ना गावाकडे. ह.
हो दिवाळीला.
त्यामुळे इथे ज इतकी मजा येत नाही दिवाळीची जितकी गावाकडे वगैरे येते ना.
हम् हम.
तस गणपतीमध्ये खूप मजा असते सोसायटीमध्ये एक गणपती बसवतात. संगीत खुर्ची वेगवेगळे खेळ तिथे खेळले जातात. मुलांना एकमेकांचं कम्युनिकेशन वाढतं. संवाद वाढतो लहान मुलांचा. त्यांच्या मनातली ती भीती निघून जाते या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून. त्यांना स्टेज वर बोलायची डेरिंग येते. त्याच्यामुळे पती सन फार आवडतो. ते लाईट्स, म्युझिक छोट्या छोट्या मुलांना आणि दहा दिवस खूपच मज्जा असते. आणि का तुम्ही विनोदीच्या विनोदी चित्रपट वगैरे बघता का?
विनूद चित्रपट बघते ना, तुम्ही?
हो, तुम्ही कोणाच आहे?
हम्म आता कायठ तु कणाची बघताय?
मला तर लक्ष्मीकांत बेर्डेसरांचे खूप आवडतात.
हम्म हम्, बाकी कस सुर आहे तुमचं घरी वगैरे?
घरी मजेत.
हम् हम्.
मग आणि तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो?
मला पनीर, तुम्हाला?
पनीर अरे वा सेम आपण दोघे स सारखाच पदार्थ आवडतो. पनीर आमच्या घरातलं सर्व फेवरेट आहे. पण काय झालं आता भेसळ चालू आहे ना सर्व खूप दिवसापासून. आम्ही मग वर्ष दोन वर्ष झालं हो दोन वर्ष नाही ना आम्ही पनीरच बंद करून टाकलय.
हा हा.
खूप भेसळ आहे. पनीरमध्ये दुधामध्ये आपले तुकाराम मुंडे साहेब त्यांनी खूप अ हेल्प केली सर्वांना.
हम्म हम्म.
ते देवच आहे खरे आता तर सध्या कारण की त्यांनी एवढे भेसळ एवढ्या लहान मुलांना एवढं भेसळयुक्त दूध पाजलं जातं. म त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला.
हो.
त्यांना विक्री क अधिकारी झाले हे झाले ना.
नाही.
तर आणि मग त्याच्यामुळे पनीरचा समावेश आ